बोल की, पल्लवी
हा काय चाललंय?
काय नाही? बसलोय निवांत जेवण वगैरे.
हां हां हां बरं शेतातली कामं झाली की, नाही तुमच्या अजून
शेतातली कशी आता पाऊस चालू आहे. त्यामुळं आता पण चालू आहेत काम ऊस वगैरे लावायच चालूय आहे.
आज जर पाऊस पडला नाही तर मग नुकसान होत असेल ना तुमचं
नाही असं काही नाही बोरवेल वगैरे आहे त्यामुळं काय? कदाचित लागलं तर पाणी देऊ शकतोय. आम्ही बोर वेलच नाहीतर काय? पाऊस पडला चांगलंच आहे.
हा म्हणजे ते फक्त मराठवाड्यांकड म्हणजे ज्यांच्याकडे बोर वैगेरे नाही किंवा पाणीच नाही विहीरीला वगैरे त्यांनाच तेवढ नुकसान होते. हम्म हम्
त्यांना काय? फक्त पावसावरतीच डिपेंड आहेत ते त्यामुळं अवघड आहे त्यांच आमच्याकड जास्त पाऊस पडल्यावर नुकसान आहे. कारण कि ते जास्त पावसानं पण पाणी सगळं शेतात साठून राहतय मग त्यानंतर त्याच्या मुळ्या वगैरे कुजतात.
हम्म
मग ते सगळं खराब होतंय.
म तो दरवर्षी हा बोला की,
जास्त पण पाऊस चालत नाही. आणि कमी पण चालत नाही जेवढं पाहिजे तेवढाच,
हा मग आता कसं आहे दरवर्षी इकड कोल्हापूरमध्येध्ये आपल्या इकड जास्त पाऊस पडतोय ना, म्हणून म्हंटलं मग तेव्हा कसं काय? करताय.
नाही आपल्याकडे जास्त नसतोय तर म्हणजे काय नुकसान वगैरे होत नाही. पाहिजे तेवढंत असते हम्म.
शक्यता आपल्याकडे काय होतं. इकडं कोल्हापूरला, राधानगरीला वगैरे पाऊस पडतोय. तिथलं धरणाचं पाणी सोडतात. म्हणताना पूर येतो आपल्याला.
हा. नदीकडची शेती तेवढी एक जरा खराब होते. आ पावसाळ्यात. बाकीचं काय? जे गावातली शेती आहे ते नाही खराब होत.
हां हां हां.
हम्म.
मग आता या वर्षी काय काय लावलाय शेतात तुम्ही?
यावर्षी आम्ही तर सोयाबीन लावले.
हम्म.
आता सोयाबीन झाल्यानंतर ऊस लावणार उस पण त्याच्यामध्येच असतोय.
हा.
सोयाबीन कापून घेतल्यानंतर उसाला म्हणजे माती वगैरे लावून भर भरणी वगैरे करतात. मग त्यानंतर ऊस त्यातल्या सोयाबीन निघतेय आणि ऊस राहतोय, असं होतेय.
हा हा ह, मग ते गहू, ज्वारी, तांद
हा त्याच सीझन वेगळा असतोय. गहू डिसेंबर, जानेवारीमध्ये पेरणी होत्या. आणि ज्वारी पण त्याच सीझनमध्ये असते डिसेंबरमध्ये. ऊस गेल्यानंतर आम्ही कसं करतोय, एक एक शेतकरी फक्त कडधान्य घेतात. जसं गहू, ज्वारी परत मूग वगैरे पण आम्ही दोन घेतोय ऊस आणि गहू. असते आमचा. म्हणजे आता ऊस गेल्यानंतर ऊस जातोय डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये गेल्यानंतर परत शेतीची मशागत वगैरे करून डिसेंबर एंडिंगला नाहीतर जानेवारी मध्ये आम्ही गहू लावतोय. तो गहू कापण्यासाठी येतो मार्च, एप्रिलमध्ये. मार्च, एप्रिलमध्ये म म्हणजे त्याची मळणी वगैरे करून परत दोन- तीन महिने रान तसंच जरा तापण्यासाठी ठेवायचं. परत तिची मशागत करून जून मध्ये परत, सोयाबीन वगैरे लावायचं. हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हॅलो. पल्लवी हॅलो